हॅलो.
हॅलो हा बोला की
हा कशात
वातबा तुम्ही
मी पण मस्त आहे पाऊस वगैरे आहे का तिकड काय?
पाऊस काय जरा काल पासून उघडलाय आता तरी काही नाही आहे. तुमचं तिकडं
इकडं पण तसच आहे पाऊस काल पासून थोडा संध्याकाय तेवढा पडला आता काय नाही आज काल मला उघडलाय आमच्याकडे पुरास पाणी येते हो त्यामुळे जरा टेन्शन असते पाऊस जास्त चालू झाल्यावर
पुठे त तला कुठला राल तुम्ही
ह इथंच आहे जवळ इचलकरंजी जवळ
हा हािल म्हणजू काोय
हम्म
हा हा
हिचलगजी जवळच आहे एक पाच सहा किलोमीटर अंतराचं गाव आहे मग ते कसं पाऊस एक चार पाच दिवस जरी पडला काी नाही तरी आमच्या इथं पाणी जास्त येते
ह ह पाऊस पुराच आले की मग आवड येते
होय मग तिकड तर सगळ्यापस सारा इकड हलवायला लागतोय परत इकडं आणि थोड्या दिवस राहायं परत तिकडं असं चालू असते मग
हा हां
मग आता आम्ही का इकडच घर बांधलो त्यामुळे तिकडचं काय एवढं हे य नाही पण जे गावात राहणार आहेत काी नाही त्यांचा हाल आहे सगळं एकसारखा पाऊस पडाला की पा एकदम पाणी रात्रीत न चढते
बर आप पावसाचं काय सांगता येत नाही एका रात्रीत पाणी चडलं म्हणजे अवघड येते मग
होय होय
हम्
एकसारखं चालू झाला की पाणी येतच ते पसारा हलवायचा अवघड आम्ही वेळी राहिो नाही गावात त्यावेळी पाऊस ात आमच्या घरापर्यंत कधी पाणी येत नव्हतं
हा
पण एक आठ दिवसात म्हणजे पाणी आमचं अर्ध घर दोन मजले असून अर्ध घर बुडलेलं तिथं पण कधी पाणी चाललं नव्हतं आत्तापर्यंत तर तेवढं बुडलेलं घर त्याच्यानंतर सगळ्यांची घर तिथली पडली तरच आमच्या इथल्या जुनी ती मातीची घर असलेली
त काय पावसात राहत नाहीत काय नाही पाणी येऊन थांबल्यावर मातीची घरं कस राहणार
ते कस एक आठ पंधरा दिवस म्हणजे पाणी तसंच राहिल होते पाणी ओझरलंच नाही म्हणजे कमीच आला नाही पाऊस त्यामु नव्याण्णव टक्के घर सगळ्यांची पडली तर आमचंच तेवढं अर्धं राहिलेलं ते पण ते मागच्या पावसाात सगळं पडलं
हा हा
पूर्ण घर सगळं बांधून घेतलेलं ते परत तरी ते पडलं अस ते राहिलं नाही ते पावसात कुठलं राहत नाही पाऊस एकसारखा चालच झाला कि ते मातीच्या भिंतीत राहत नाही तुमच्याकडे काय पूर वगैर काय असतय का
नाही नाही आमच्या इकडं काही येत नाही
नाही काय
नाही नाही तुम वगैरे का नाही घरापर्यंत तरी काही येत नाही
आमच्या इकडं हिकडं आत्ता आम्ही राहिलो तिकडं काय नाही सोडा तिकड भरपूर पाऊस चाल म्हणजे पाऊस साच पाणी जास्तच लगेच ओडा भरून पुुढं पाणी येते
हम्
हं
बिरयाणी कोणकण असत
घरी मिस्टर असतात दोन मुले
अच्छा
तुमच्या
मी काय मी मिस्टर साासू सकररे आम्ही चौघच असतोय घरी अजून का म
हा
तु्हाला दोन मु मी जॉब करते मेडिकल मध्ये असते मी
हां हां
हा तुम्ही काय कर
मी बचत गटाच्या ऑफिसमध्ये असते पंचायत समिटला
ह पण जायला लागत असेल तुम्हाला पण
होय कंटिन्यू काय नसते सोडा इथं आपल्या रुईमध्येध्येच असते काम ते
हा
गटांच्या मीटिंग घ्यायचं असंच की चालू बचतगट तयार करायची माहिती सांगायचं त्यांना
हा हा त्यात असतय का तुम्ही
हा त्यामध्येच असते आधीचलकरंजीला करत होते मग हथलं इथं ते भेटलं म्हणून इथं मग चालू केलं परत
हम
ते कसं इचल कारण जिच्या महिला जास्त कामाला बाहेर जाणार आहे त्यामुळे त्यांना संध्याकाळीच वेळ मिळते मग तेवढ्या रात्री आम्हाला थांबायला चालत नाही
ह घरातलं पण बघायला पाहिजे तिकड पण जायचं म्हटलं की
आणि घरातलं बघायला पाहिजे आणि मेन म्हणजे त्यांचं टायमिंग सात आठ हे द्यायच्यात मीटिंगला मग त्या मीटिंगला तेवढ्याचजऊन आमच्याकडे बस नाहीत नाही त्या टाइमिंगला यायला
हम् हम
त्यामुळे सगळं अवघड होतोय मग ते बंद केलं ते सकाळच मीटिंगला एक दोनच महिला मग तसं चालत नाही ते मॉब दाखवायला लागत त्यांना.
हम् एक दोन कस चालणार जास्त तरी असं जायला पाहिजेत नाही
होय जर आपण पंधरा वस महिलांचा गट काढला तर पंधरावीस मधला एक दहा तरी दिसायला पाहिजेत. मग त्या घरात असलेल्या जास्त नाहीतच कोण बाहेर. जॉब करणाऱ्याच आहेत त्यामुळेळ मग ते सोडायला लागलं ते.
हा हा.
मग हे कसं आमच्या इथ तेवढं खेडेगाव बाहेर पडणाऱ्या जरी असल्या तर आपल्या इथल्या इथं चालते नाही संध्याकाळी जरी असलं तरी चालते पाच सहा पर्यंत येतात त्या.
ह आणि. जवय असल्यामुळे मग कोणत उसर झाला तर एखद्यास घ्यायला येतील काय तर करतील असं करता येते नाही
होय जवळ मग काय इथला आसपासचाच भाग आहे माझ्याकड ते आपलं. पूर्ण सगळ डेक्कन साईड शहापूर साईड लाही लांब लांब होत हो ते मग ते तेवढ्या नंतर तेवढ्या.
प हे सांगतात काय त्यावेला जायचं.
हा मग त्यांचं कसं असतं त्यांच्या मग स एवडीनच आपल्याला जावं लागते हो. आपण जर आपला पण टायमिंग ठरवलं तर त्यांना काम चुकून तर त्या थांबणार नाही मिीटिंगला. म अध्यक्षची वेगवेळ थांबतील पण बाकीच्या थांबत नाहीत कोण. मग ते त्यांना कसं सगळ्याच मेंबर लागतात समोर.
तेवड्यासाठी एक दिवस मग त्यांना सुट्टी टाकायला लागणार नाही जॉबवाल्यांना.
होय मग त्यांची तक्रार काय असतीया जॉबच मग आम्ही हे करुण हप्ते कसं भरणार. तुम्ही दिल्यानंतर लोन दे मग आम्हाला चालत नाही सुट्टी घेऊन कामावर मग त्यांच्या. तेवडींच ते मिटींग घ्यायला लागतते.
हम्म.
असं हे त्यांना जास्त फोर्स पण करून चालत नाही.
आपपली काम असतात प्रत्येकाची त्यामुळं
होय आणि ते कसं महिन्यातन मिटिंग ह्या व्हायलाच पाहिजेत असंय. नाही म्हणून पण चालत नाही त्यांना मिटिंग ह्या आहेत त्या कमप्लिट कराव्याच लागतात.
हा.
टार्गेट असते महिन्याचं त्या महिन्याच्या टार्गेट म त्यांना कम्प्लीट करून द्यायचं. परत गट आपले करून द्यायच त्यांना कि ते आता आपण गट सांगतोय की नाही.
हा
आता महिन्याच त्यांनी टार्गेट देतात दहा गट पंधरा गट मग तेवढे ते दहा दहाच्या मेंबरनी गट करून द्यायचं.
हा म्हणजे ते तुम्ही तयार करून द्यायचं असतय काय.
हा हा मी तयार करून द्यायच त्यांना दहा दहा मेंबर घ्यायचे आणि गट तयार करायचं खातं ओपन करायचं आणि त्यांना द्यायचं.
हां
मग ते दहा दहा मेंबर तयार होतात पण ते कस मेंबर सगळे यायलागतात नवीन काढल्यात नाही मेंबर सगळे ओपनिंगला यायचं आधी कस होतं अधिक सचिव आल्या तरी चालत होतं.
हा
आता लोन देताना पण लई विचार करून देतात. कि अध्यक्ष सचिवच उचल करतात दुस ऱ्यांना कळत नाही म्हणून सगळ्याचं मेंबरना घ्यायला सांगतात त्यामुळं ते लई अडचण येते ते खातं ओपनिंग करायला.
सगळ्यांना माहित पाहिजे म्हणून तस करतात नव.
होय होय बँकेत पैसे कोण उचलले कोण नाही कळतच नाही. म सगळ्याच मेंबरना बोलवून सही तेन घेऊन त्यांची चालू करतात त्यांनी. मग लोन देत्यात हातात आधी तसं नव्हतं अध्यक सचिव फक्त आल्या तरी आठ आठ लाखाच लोन व्हायचं आता देत नाहीत हातात पैसे. सगळ्या मेंबर असल्याशिवाय. ते काम चांगलं होतं पण टायमिंग नाही हो त्याला सकाळी पण लवकर जायचं आणि संध्याकाळी यायचं टायमिंग नाही म घरी पण चालायला पाहिजे की तसं.
ह त्यातनं सासू सासरे नसत्यात काय?
असत की सासूबाई असत्यात मुली आहेत दोन मिस्टर आहेत.
हा
आहेत पण त्यांचं कसं त्या पण जॉबला जातात.
होय.
हां त्यामुळे ते घरात पण पाहिजे की कोणतरं मुलींच्या जवळ मग हे कसं आपलं काम आहे. तुम्ही दिवसभरात कधी पण जावा. तुमचं टार्गेट कंप्लीट झाल्याशी मतलब त्यांना महिन्याच टार्गेट तुम्ही एक आठ दिवसात करा बाकीचे दिवस ते विचारत नाहीत असं आहे.
मग बरं आहे की आपल्या सोयीनुसार कर
हा मग हे आपल्या सोयीनुसार आणि मेनं म्हणजे आपल्या गावात आहे काय पाणी आलं मुली आल्या काय आजारी पडल कोण तर हे चालतंय ओ इथल्या इथं ते तिथनं यायचं म्हणजे एकदा तिथं अडकून राहिल्या सारखं
मग ते एकदा गेलं की संध्याकाळीच मग काय तिथं आधी मधी परत येता येत नाही
परत येता येत नाही परत येऊन मग बसलाच पैसे घालायला पाहिजे सगळं पेमेंट ते येण्या जाण्यातच वेळ जाणार सगळा
पाहिजे की यायला जायला.
होय लई अडचण आहे ते. मग त्यामुळ ते त्यांना कसं इचलकरंजितलाच चालतात त्यांना जॉबला. तिथल्या तिथं त्या त्या भागातल्या चालतात.
आपल्या आपल्या असलं की चालतंय
होय मग आमचं कसं इथल्या इथं हाय ते चालतय ओ
हम्म
त्यामुळं काय अडचणी येत नाहीत
बघत होत का कुठं मिस्टरपण जॉबला जातात काय म्हटलं
होय होय ते पण जॉबला असतात ट्रॅव्हल्स वर असतात तिकडच कमी असलं की इकड सिमेंट पाईपच्या ह्याच्यात असतात गाडीवर
आवाज येईना
सासूबाई काय जॉब करतात म्हटलं
सासूबाई घोडावतमध्ये आहेत ते मुलांना बसमध्ये बसवायचं असं चालू आहे ते काम
ति लहान आहेत काय मग अजून काय आहे शाळेला जातात
मुली काय मुली लहान आहेतं एकटी सातवीला आहे एकटी पहिलीला आहे त्यांच असतयं सकाळी अकरापर्यंत दंगा चालू असतोय सगळा अकरा नंतर सगळं शांत होतंय दहा साडे दहाला जातात लवकर पण पाठवून नक इथं जवळच आहे ओ शाळा त्यामुळे लेटनच जातात त्या लवकर पाठवून तर काय करताय तिथं
हा
लवकर पाठवून पण उगच भांडत बसतात आणि तिथं आमच्या इथे कसं झाडी जास्त आहे त्यामु माकडं तेन लय येतात त्यामुळे ते पाठून पण द्यायचं अवघड आहे सगळं लवकर पाठवून देत नाही
जवळच्या जवळ असल्यावर काय मग वेळेत त्या त्या वेळेत गेलं तरी चालतंय
होय
बाकी
त्यामुळे मुली जात नाहीत लवकर साडे दहा पावणे अकरा तेच टायमिंग असतयं त्यांचं
तेवढ्या वेळेत काय तर झाला तर अभ्यास पण होतोय नी
होय होय सकाळची शाळा असली की मग काही दहा अकरा पाासूनच घरात असतात अकरा साडे अकराला म्हणजे येतात
हम्म
तुमच्या इथं कसं काय शाळा तेन जवळ आहे
होय होय आहे की शाळा तेन इथ जवळच आहेत म्हणजे आम्ही कस राहायला जरा मळ्यात आहे त्यामुळं गावात यायला लागतंय नी एवढं पण काय लय लांब नाही सोडा एक-दो किलोमीटरचं अंतर आहे
हम्म हम्म गाडी तेन असली की काय वाटत नाही ओ ते
हा ते आम्हाला कसं आता मळ्यात न गावात कणी ते रोजच रुटीन झाल्यासारखं झालंय सगळ्यांची कामं गावातच असतात
आणि एवढं पण काय असं लईच अंतर आहे असं वाटत नाही एक दोन किलोमीटर अंतर म्हणजे एवढं काही वाटत नाही ना सगळे अस येणारी जाणारी गावातच कामं असतात सगळ्यांची त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही एवढा
चालते चालते चला त इ ठेव काय
हां हां ठीक आहे